हॅलो.
तुझा आवाज यायचा बंद
आ मी हॅलो हॅलो करालोय कंटिन्यू
मी मग दहा मिनट झाला मग मी कट केला काय मला आवाजच येईना तुझ पुुड
म्हणुनच थांबलेलो मी पण कट करायचा
काय व्हाय लागलय काय
चाळीस एमबीपीएस स्पीड आहे मला
मला पण आहे मी
नला
मी येत नाही म्हणून मी तेच केलंय मग घरात बसून रेंज येत नाही म्हणून बाहेर येऊन बसलोय
हा मला पण असं झालं मी म्हणला असं कस काय व्हायलय कारण मला कंटिन्यू स्पीड असते
तु्झ्या बरोबर काात अभि मा काय हि मला काय
तुझा आवाज मदनात न जातोय खर यायलाय हॅलो तुझा आवाज म्हणलं मदनात न जातोय खर येतोय आवाज तेच ग तुझ्या इथं नेटचा प्रॉब्लेम आहे आधी तेच की नेटचा प्रॉब्लेम आहे तुझ्या इथं जरा
माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे म्हणून सांगाले मोबाईलचा त्याला किती पण जरी रेंज दिलीस कु कुठं पण जाऊन बस तू चंद्रावर मंगळावर रेंजच येत नाही त्याला
अस काय हे
आता पण सत्य परिस्थिती सांगतो मी तुला जे मी बोलायला लागलोय त्याचाला आवाज परत यायला लागलाय
आर म वेजईस एम बीपीएसच स्पीड दिसते मला
होय काय अवघड आहे मोबाइईलच
जेशने
हम्म
टला लागता आता एवढंम माझ्या मोबाईलचा नेट स्पीड आहे आणि अस काय म्हणणार मला दुरळस पाडते
चा आणि काय चाललंय बाकी
बाकी काय नाही आहे.
ह मग ते काय झालं, तुझं कामाचं सांगालतास ते सांग. ते मला काय झालं पुढं?
तेच किं मग तेजा पॅनेल एवढं घाण होतं की नाही, की तिथे जनरेशन व्हीतच नव्हतं.
म्हणजे जनरेशन झालंच नाही, तर मग एम एसीबीचं बिल जाणारच की?
होय, औँब्यियसली जाणारच की.
ते का फुकटच हे करतील होय, एम एसी बी वालीपण.
पण ते क्लीन करून घ्यायला पाहिजे नाही, मेंटेनन्स करणं आपलं काम आहे.
ते तेनी केल नव्हत ना, त्याच्यामुळे सगळा घोळ झालता, आणि तो भांडत आलता एम एसी मध्ये तुमच बिल कस काय यालंय, आमच सोलर आहे?
हम.
म्हणलं जरा
ते आमच्यात एक जण आलेला, त्याच्या वायरिंग मध्ये त्याच मीटर बर्न झालं झालेलं. आणि कळत नव्हतं ते, मीटर आत न बंद झालेलं आणि मग त्याच डिस्प्ले वरती दिसत नव्हतं का? काय नव्हतं, मग ते ऍक्च्युअली जनरेट झालेलं इम्पोर्ट एक्सपोर्ट काय कळतच नव्हतं. मग पण स्मार्ट मिट ते स्मार्ट मीटर होत नाही, ऑटो रिडिंग येते की त्याच.
होय.
पण त्या माणसाला दाखवलं, तर त्याला पटेना किती खरं हाय. तो म्हणत असल की कि तुम्ही छेड-छाड काय म्हणता ते. फेरफार केलाय ह्याच्यात. मग.
आता एवढ्या जणांची फेरफार कधी करू म्हणायच आम्ही.
काय काम नाही होय दुसरं. फेरफार करत बसायला.
काय ते व्हिन झालय. त्या येमिसेबी वाल्यांना काम.
होय ते नाव परवा ये. पावा ह मेंबर नवीन आड झाला, आपल्या एवढंस काय मिक्स झालेलं बरं.
कोण.
औ त का होई.
काय माहीत बाबा मला पण काही कळलं नाही. आता. तुझ्या बरोबर आले म्हणल्यावर मिक्स तर व्हायच पाहिजे की. पर्याय नाही.
हम्म.
असाय ना.
हम्म.
अल काय लक्षात तुझ्या. जर तुझ्याबरोबर. तुझ्या बरोबर मिक्स आल्यात ती. तर तुला मिक्स व्हायच पाहिजे, पर्यायच नाही तुझ्याकड.
हम्म ते पण आहेच मिक्स करून
हमं.
आम्ही पण काल इचलकरंजी ला गेलेलो. मग ती स्टोरी सांगतो मी तुला. मग मी गेलो मावशीकड पहिल्यांदा. मग त्यांच्याकड दहीवड्याचा ब्रेकफास्ट बनवलेला, जेवायच्या वेळेला आम्ही. ब्रेकफास्ट केला म आणि मग काय झालं तिथन. मग ते खाल्लो. आणि मग जरा रेस्ट केलो. मग त्यानंतर आम्ही ह्याच्याकडे गेलो, इचलकरंजी मध्ये गेलो. इचरकरंजी मध्ये सगळीकड सेल लागलेला. मग मी ते परवा स्टेटस लावलेलो बघ. स्वर्ग ज्वेलर्स. ते नथचा लावल नव्हतं का. आहे ते कस.
तिच काय.
ते काय स आपला पन्नास जणांच्या वरती. लोकांनी स्टेटस आपला बघित ला तर त्यांच्याकडन एक नथ आपल्याला गिफ्ट होती. मग मला माझ्या मला माझ्या बहिणीनं पाठवलेलं. मग मी लावला नव्हता पहिल्यांदा मला पाठवलेला त्या वेळेला. मग परत मावशीनं पाठवली म्हणली की लाव म्हणून. मग आसंच मी काय केलं ल काय माहीती हाय का, मग सगळ्यांना लावायच्या ऐवजी लिमिटेड लोकांना लावलो सिलेक्ट करून. मग मी चाळीस जणांनी स्टेटस बघितलेला. पंचेचाळीसच्या पुढं हले नाच ते. मग म्हणताना म्हणलं अवघड हाय म्हणलं. मग परत आणि काय केलं सांग माय कॉन्टॅक् केलं आणि ला लावलो एकदा. म आडुसष्ट का अठ्ठ्यांशी जणांनी बघितला पटकन बघितला तासाभरात अठ्ठ्यांशी जणांनी बघितला. स्क्रीनशॉट मारलो, आणि डिलीट करून टाकलो दोन्ही पण.
मी म्हणलं काय विषय हाय यो नेमका? मम्मी पण विचारालती आमची कुणाचं लावलय म्हणून?
हम हम.
मी म्हणलं मला काय माहीत नाही बाबा.
म नथ मिळाली एक
सोन्याची?
नाही अशी हाय सोन्याचं पाणी दिलेली हाय.
आणि एक म्हणावं. एवढ्या लोकांनी बघितलय स्टेटस म्हणायचं, आमचं सोन्याची तर द्या नथ.
बघ की तर, नाही ते दिला ते नशीब समज. हम.
मी पण मी पण काल सकाळी उठल्यावर काय केलं
हम.
होय, ती बी हाय.
होय, आय बसल्या बसल्या काय काम नव्हतं, विवर्स वर आपल्याला नथ मिळणार होती.
होय, होय शंभर टक्के
आ फायदा घ्यायला पाहिजे, मिळतय तेचा सगळ्याचा. आ तुला पण पाहिजे होती काय? आज संपली ऑफर वट आज काकीसनी सांगायला पाहिजे होतं रे. पण तिथं काकींनी याला लागतय नाही स्व समोर.
होय काय मग काय. मग बाई गप्प म माझी वाळी फिरी झाली असती.
मग तेच्यात दोन नथीं येत्यात तिथं. ऑलरेडी तुम्हाला इथं पेट्रोल घालून येणं.
व्हय.
बरोबर आहे की नी. आसू दे तेच्यापेक्षा. होय बरोबर हाय तू काय म्हणत्यात ते. तू. तू लवकर अधिकारी व्हायला पाहिजे हुतास. आस पण वेळ लागालय तुला. बकी कसलं. माझं तर टायमिंग एवढं बाद चालू आहे म्हणून सांगू. आसं मला प्रत्येक जण सांगतोय सौरभ पण परवा मला म्हणून सांगालाय काय आदे तुझी पत्रिका एवढी छान हाय. एक नंबर हाय. एक नंबर स्ट्रगल-स्ट्रगल हाय पण तुझी नशीब एवढं भारी. आहे एवढं भारी. आसं कराल्या काय गबस म्हणलं. ते पत्रिकेच तेवढं मला काय सांगू नकोस, अजिबात विश्वास नाही म्हंटलं माझा सगळा कागदावरचा खेळ हाय म्हणल तो.
मग.
ह.... ह ह ह ह मग ते. आपण त्या एवन मध्ये बसलेलो त्या वेळेला सांगाला नव्हता व्हय मला. तुझ्या नशिबात सरकारी नोकरी आहे म्हणून. मी म्हंटलं अह.. कागदावरच आहे फक्त ह. ह. हं.
होय, काय येना झालेयं.
गप बस अभ्यास करणार नाही, आपण आणि कुठली येत्या?
काय करायचं त्याला
हमारा भेजा काम से गया है ना?
हम.
काय करायचं काय करायचं सांग?
मी ते म- मध्ये मधी एकदा काल का परवाच की करंट डिव्हिजन रूल बघालतो. दोन दिवस झालं बाघालोय, खर काय कळना बाबा.
कुठला डिव्हजन रूल
करंन्ट डिव्हिजन रूल बोलतोय, डिव्हिजन रूल.
का बरं! तो का बघालता आत्ता?
सिलॅबस मध्ये आहे ति त्या.
अरे! बाप रे तुम्ही अ ते कोल इंडियाकड वळलाय का?
हा कराय लागतय, पर्याय नाही.
अरे! मी काय सांगलतो अ ते ती बातमी खरी आहे? ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती निघाल्या ती.
काय माहीत बाबा.
मला आलय दोन तीन ठिकाणावरन पीडीएफ मला खरं आज आज संध्याकाळी बसून मी जरा उघडून बघतो ते.
बघ की असली, तर भरूया की.
हा, मग बघूया मिळालं तर चांगलं हाय नाय.
होयच कि, मग तेच म्हणालोय.
म्हणून, मग मी आज संध्याकाळी बसून बघणार.
बघ-बघ सांग मला बघूया काय विषय.
हम्म चालतंय मी पण चेक करतो की संध्याकाळी. काल काय मला बघायचं म्हणलो. पण बारीक-बारीक पाऊस यायला लागलेला. त्याच्यामुळं काय मग आम्ही आलो. हा नथ घेतली. मग ड्रेसचा सेल लागलेला. अम् भारी-भारी ब्रँडेड ड्रेस पन. पंचवीसशेला तीन. मग. आम्ही काय केल सांग. आम्ही तिघी जण होतो. मग तिघीने एक-एक घेणार होतो. ती माझी एका बहिणीला ती जाड आहे. त्याच्यामुळे तिला काय बसला नाही ड्रेस तिथला कुठला. आणि मग काय केलो आम्ही दोनच घेतलो मग आणि मग आलो.
मी माझा तर कालचा दिवस बाई म्हटलं तिथन तिला राजाराम पुरीत सोडलं तिथन ती ईकोचा एक प्लग निघालेला म्हणल त्यो पावसा पाण्याचं कुठं वाटत का डोक्याला ताप नको त्यो बसवून घेऊया
हम्म
त्यो बसवून घेऊन घरला याला मला एक वाजून गेला घरला आलो आवरलं जेवलो असं जेव तो तोवर मम्मीचा फोन आला बहूतेक पप्पां बरोबर तुला गारगोटीला जाया लागल
हम्म.
ते काम व्हतं म्हणून.
हम्म
तिकड जाताना मग पप्पा म्हणले, शिर्याची गाडी आहे का बघ. आणि इंडिगो एवढ्या लांब नित नाही मी.
हम्म
मग शिर्याची गाडी काय शिर्याची गाडी मी डायरेक्ट मागतोय. त्या मग काय प्रश्न येत नाही. शिराला म्हणलं भावा गाडी गाडी पाहिजे मला.
शीऱ्या माला म्हणला, भावा आमच्या इथं घरासमोर भांडणं चालल्यात. तुला गाडी पाहिजे असली तरी इंडिगो इथं आणून लाव, आणि ती घेऊन जा.
का
ती समोरच्या फ्लॅट मध्ये काय तर झालतं नवरा बायकोचं.
बरं मग
मग ती काय मोठी भांडणं वाटतं पोलीस बिलीस आलते.
अच्छा असं झालेलं होय.
शिऱ्या म्हणला भावा म्हणला घरात कोणतं पाहिजे म्हणला आई एकटीच आहे.
हम
तू येऊन गाडी घेऊन जा. गाडी